हा.
हा हा काय चालय?
काय नाही बघा चालंय आता, आता आवरलय आता झोपायचं थोड्या वेळानी.
होय, हा हा हा हा हा हा. हो आवरलं की, आवरलं आवरलं हम्म. हम्म, हा, आणि काय?
आणि काय नाही बघा, आणि काय नाही, आता पाऊस चालू आहे आता
हा, उद्या हम्म, उद्यापासून रुटीन चालू.
होय होय, उद्यापासून चालू, उद्याच सकाळी चालू आमच्या अं पोरांची परीक्षा पण आहे उद्या उद्यापासून होय. एकाची झालीया होय, होय एकाची झालीया निकाल पण लागलाय.
होय काय, हा
दुसऱ्याची हाय.
हम्म, उद्यापासन का, हा हा हा मग चारपर्यंत नसेल ना शाळा?
नाही नाही, जे मोठ हाय त्याची चार पर्यंत आणि परीक्षा असली की, अ एक वाजेपर्यंत.
हा, लवकर सुटती म
होय होय, लवकर सुटते.
हा, एकाच दिवशी एकच पेपर का दोन?
नाही, एकादिवशी एकच पेपर असतो.
हा, हा हा हा हा.
अभ्यास करायला सुट्टी देत्यात हो.
हा, अभ्यास कुठला
आई, आईचा अभ्यास हो
हा, आईचा अभ्यास, हा बरोबर आहे, हम्म अ
घरात आलं की नुसतं इकडून तिकडं अहो उड्या मारायच्या, काय अभ्यास नाही काय नाही
हम्म, तेच की फक्त ह्यांना सुट्टी अभ्यास करायला हा, ह.
का एक दीड पर्यंत येत्यात शाळेतन, आलं की मग मोबाईल बघत बसायचं, टी व्ही बघत बसायचं. हा, आणि परत झोपेच्या वेळी आब भ्यासाला घ्यायचं झोप आलावयाच झोपायचं.
झोपायचं, हा. हा, हम्म, आज पण बाजारात भाजी छान होती बघ.
होय काय हा हा.
हम्म बाजारात छान होती भाजी आज. भरपूर भाजी आली होती आज, हम्म.
अच कोथिंबीर कितीला आणली होती तुम्ही कोथिंबीरीची पिंडी एक? होय.
हम्म.
आहो वीसला तीसला होती तेवढी.
होय अगं चाळीस रुपयेला गेल्या वेळेस मी आणलेली चाळीस रुपयाेला पिंडी होती.
हा तेच की, मी ना परवा, परवा घेऊन आले. तर अ, परवा नाही कालच. काल, काल का कालच काल का परवा, वीस रुपये ची घेऊन आल होत बघा, नाही शुक्रवारी शुक्रवारी. आणली होती, ते बैल बघायला गेले मला बैल मिळाली नाहित न शुक्रवारीच.
हा, हा, हा.
त्या दिवशी आणलेली वीस रुपयाेची होती, पण तुम्ही आणलेली चांगली आहे ती.
ते आता आज जरा स्वस्त झाली ना आता कसं जरा अ पेरून झाल्यावर पाऊस वगैरे जरासा उघडला ना पडला अन पाऊस परत उघडला ना त्यामुळे ते
होय
आधी ज्यांच ज्यांच झालय त्यांच आलय ना आता जरा उगवून. हम्म, हा. त्यामुळ म क कसं, हे होतंय म, आता जरा स्वस त झाक्या आणि, किती भरपूर पावटा, परत हे आलय आता, हम्म.
आन पावट्याच्या शिंगा कश्या?
पावट्याच्या शेंगा वीस रुपये पावशर किलो घेतलं तर साठ रुपयेला.
होय, ह ह ह. वीस रुपये पावशेर, हा हा, आ ह म स्वस्तच आहे की म्हणायच?
हा, हाय स्वस्त आहे, म्हणजे आता आता अजून थोडे दिवस नाहीतर आता परतन एकदा याय लागलं न आता, कि कसली स्व त होईल आता आणि भाजी.
आहो पण आता एकदा पाऊस चालू झाल की कोथिंबीर तेन मिळणार नाहीत.
हा, ते कोथिंबीर वगैरे नाही मिळणार, हा तेच. कि, ती जरास हे होतय म नाही मिळत म.
पालेभाज्या कोथिंबीर मिळत नाही. महाग होत्याता ओ मधल्या, मधल्या टप्प्यात जरा महाग होतय.
महाग होतय होय, आणि आता गौरीच्या वेळेस वगैरे कशी शेपूची भा जी वगैरे म्हणजे, हम्म भरपूर आता सगळी लावत्यात ना भाज्या. पावसाळ्यात ही, त्यामुळे त्या, हम्म थंडी च्या हेज्यात घावात लावत्यात.
गव्हात येतय चांगलं.
हा गव्हात पण चांगल्या येत्या भाज्या
हम्म तेच की.
जमीन ओलसर असत्या ना पावसामुळ.
होय.
हम्म त्यामुळं भरपूर भाज्या येत्यात. हम्म आता पण असत्यात पण पाऊस असला तर मग जरा हेच होतय मग सगळं माहगतय मग
होय काय आणि आज हो
आज होत्या की आज होत्या हम्म होत्या. पण मेथी वगैरेला महाग हाय मेथीची भाजी पन्नास रुपयेला दोन पेंड्या. एक घेतली तर तीस रुपये.
अवो एक पावसात मेथी नाय जगत.
नाय जगत. हो चाकवत वगैरे लगेच खराब होतो चाकवत वगैरे
हो हो खराबच होतय ना त्या असल्या रान भाज्याच असणार ओ रानभाज्या त्या आपल्या काय ते म्हणायचं त्याला तांदळी
हम्म त्या आता जरा कमी झाल्यात पण त्या कमी झाल्या जरा आता हो आता मध्ये कस हम्म दहा दहा रुपयाला मी पेंड्या आणत होतो क नाय
हा हा हा.
हा ते आता नाहीत आता ती तसली जर आता भाजी म म्हणजे बघायला नाईच हाय.
ती आपल्या रानात येते तसली भाजी तांदळीची ती जास्त येते पण आता खाली जायची भीती वाट त्या रानात उगवलेली दिसतय वरना काय, काय, काय, काय
हा हम्म हम्म हम्म.
अ तिथे मी बघितले ना त्यामुळ मला जाऊस वाटत नाय खाली त्या
होय कोण बरोबर असल तर जायचं.
पण गवतात नको जाऊ ते कधी पण काय असं शांतच असतय सगळं खाली.
आसत शांत पण कोण बरोबर असलं तर मग जायला हरकत नाय म्हणजे असं कायतरी घेऊन वगैरे असं. जायला काय हरकत नाय हम्म आण पाऊस पडला की चिकला पाय काळ्या मातीतना रोवतात म्हणजे असं ते चिटकूनच बसतय पायाला काळी माती
अहो तिथ सरांच्या घराच्या खालच्या बाजूला उगवते हो जास्त तिसल तिथून आपल्या राहनात जाईपर्यंत त्यो काँग्रेस उगवलेलं असतय, तण असतय, गवत मोठ मोठय आणि ते
होय होय.
आता पाऊस पडला की आणि जोरात येतय ते आता आपल्या घराच्या भव किती उगवलय त्या रिकाम फ्लॉटमध्ये कसलं उगवलंय ते भट पटपट पट वाढ होते पिकापेक्षा जास्त
हो त्याला जास्त वाढ हाय ना.
हो हो पिकांपेक्षा जास्त वाढतय.
हो ते तेच की त्यामुळं हम्म ते वाढतं लगीच
व्हय.
हम्म बघायचं कोण असलं बरोबर तर जाय च नाय तर मग काय मग नाय जायचं असं करायचं.
हा तसच करायचं ते
हम्म ह कारण कसं जरा रानात पण ते भाज्या टाकल्यात ना वाटतं तुम्ही पण
होय होय भाज्या कोथिंबीर तेच असं धने बिने सगळे केलय ते आली का मग ते आत्ता लगेच नाही येणार ते
नाही नाही नाही महिना हो मग लगेच कुठलं येतय ग हा मी दुपारीच विचारलेलो म्हंटल रानात काय कु तिंबीर वगैरे आल्या का तर मला म्हणत्या लगेच विचारते दुसऱ्या दिवशी उद्या कि शेंगा पण आल्यात काय म्हणून हं हं हं
ते खय ते खायला नसणार आहे अजून
होय हें हम् पाऊस असला की पण कसं शेंगा पण लई ही होत नाहीत जेवढा तेवढाच लागतोय पाऊस
होय पण भरायच्या वेळेस पाऊस लागतोय हो
लागतो हा मग तेच की
नाही ग अगदी एकदा नाही भरायच्या वेळेसच पाऊस आला नाही त्यामुळे शेंगा भरतच नाही त्या ती गाजरं तशीच राहतात बारकी बारकी कोवळ्या शेंगा त्या तशाच राहतात
ह एक वर्ष तिकडच्या रानात केलतं शेंगा जवळजवळ किती आठ नऊ पोती शेंगा झालत्या होय एक वर्ष अ हो हो तिकडं केलत्या हो आठ नऊ पो ती शेंगा झालत्या त्याच्यावर काही शेंगाचं पीक नाही चांगलं कधी झालं
नाही चालू होतं की दादा होते त्या वेळी शेंगा शाळू
हम् शाळू होतोच की पण शेंगा एवढ्या नाहीत होत पण तेव्हा एक वर्ष लई झालत्या शेंगा
नाही हि पोरं बारकी होती ना त्यावेळी घरात पसर लेली आत त्याच्यात नाचत होती आत पसरलेलं हॉलमध्ये पसरलेलं नाचत होती जागाच नव्हती पसरायला
ते काहीच नाही त्याच्यापेक्षा डब्बल शेंगा झालत्या तेव्हा
होय
हो भरपूर शेंगा झालत्या तेव्हा एक वर्ष हम्म परत नाही एवढ्या नाही झाल्या परत हा पर एवढ्या नाही झाल्या हम्म आणि त्या शेंगा पण कसल्या टपोऱ्या
होय
हम्म टपोऱ्या होत्या छान होत्या
इथं आम्ही इथं राहायला आल्यापसनं काय नाय पाऊस पण आहे इथं भरपूर भरपूर पाऊस पडतोय आणि त्यामुळे काय पेरायला पण येत नाही काहीच नाही पाणी साठतंय असं होतय पाऊसच जास्त हाय
होय होय
आता पण होणार, आता पण होणार खरं तसाच पाऊस
हा हा तेच की अजून तरी काय अहं नाहीये एवढा
हा होय
हम्म काय इकडं पिक पाऊस नाही झाला तर इकडं पीक नाही आलं तर इकडं महागाई वाढत्या
होय होय तेवढ होतय का? होय होय तेवढ
आणि नोकरी करणाऱ्या करणाऱ्यांना पगार असतोय भरपूर. त्यामुळ किती पण किमती वाढल्या तर त्यांच काय त्यांना काय फरक पडत नाही. बाकीच्या त्या ह्यांना, आमच्या सारख्यांच्या लई हाल होत्यात मग.
होय होय होतोया होतोय.
सगळा हे करून, होय मग काय तर. सगळ वाढतय. आता तेल कसल महाग झालय. तेल अडीच हजार रुपये डबा झालाय. आम्ही अ एक एकवीसशे रुपयन, बावीशे रुपयेन आणत होतो डबा.
बघा, तुम्हाला एक डबा लागतोय का एका महिन्याला.
हो लागतोय की. एक महिना सुद्धा पुरत नाही मला डबा तेलाचा. मग ह, तांदूळ तीस किलो पुरत नाही एक महिनाभर. हम्म मग किमती सगळ्या वाढल्यात. जो तांदूळ मी पंचेचाळीस बे चाळीस, त्रेचाळीस रुपयाने आणत होतो ना. तो आत्ता मी तांदूळ पंचावन्न रुपये किलोने आणतोय.
अगो बाई बघा होय होय होय बघा की. भरपूर वाढलय हो. दहा, पंधरा, दहा रुपये दहा पंधरा, दहा पधरा रुपये तशे वाढले की एका किलो पाठी.
किलो माग, म्हणजे ते ह्याच्या माग किती वाढले.
तेच किती पोत्या माग भरपूर वाढले की तीस किलो. एकदम म्हणजे घ्यायच म्हटल तरी. पहिले तीस किलो न आत्ताचे होय.
मग तेच कि. हा लई बया वाढल. हम्म महागाई, आणि लोक काय म्हणत्यात महागाई झाली. महागाई झाली अस म्हणत्यात. हम्म, सर्वसामान्य लोकांना लई हे होतय मग.
होय, अवघड होतय ओ त्याच.
अवघड होतय होय. अ पगार घेणाऱ्यांना काही नाही ग. म्हणजे पगार म्हणजे कस दोन पगार असल्यान असल्यान नंतर मग काय वाटत
होय होय होय तेच की होय.
हम्म हा
पगार घेणारांना काय नाही महिन्याला हो
हम्म, महिन्याला होतय. हम्म हम्म, होय मग काही तर. हम्म
कत आणून हे करायच म्हणजे
हम्म, आता ती काय काय निधी वळवत्यात. की लाडक्या बहिणीचा इकड द्या. तिकड द्या. तिकडच इकड वळवत्यात. कुणाकुणा चे पगार थांबवतात आणि इकड देतात. आता तसच आहे सगळ.
होय तसच आहे. तुमच मिळाले का नाही लाडक्या बहिणीचे.
हा मिळाले की.
मिळत्यात महिन्याच्या महिन्याला.
हो महिन्याच महिन्याला नाही असं. आता जुलैचे जूनचे कधी आत्ता आले.
हे बगा ज्यांना गरज आहे त्यांना मिळालं पाहिजे इथं काय झालंय. हा ज्या चांगल्या लाडक्या बहिणी चांगल्या घरातल्या आहेत ना. त्याच जास्त आहे, हा ज्यांना खरंच गरज आहे ना, अ त्या आणि गावागावात काय होते माहितीे काही सगळं गावकी मध्ये ते काय असले केसेस बाहेर पडून देत नाहीत कारण इलेक्शनला मतं कमी पडत आहेत सर सकट सगळ्याच बहिणी लाडक्या आहेत मग, असं होतंय ते आणि खरंच गरज आहे ना तिला मिळत नाही. हा मग त्यामुळे बोजा सरकारवरचा वाढतोय सगळ्यांवरचा वाढतोय.
हो आणि ह्या सरकारनं पण काय करायला पाहिजे खरंच बाबा आता हेचं केशरी रेशनिंग कार्ड आहे. पिवळं रेशनिंग कार्ड आहे कुणाचं काय आहे ते त्यांना कळतय ना वरती. मग ते त्यांनी व्यव त्यांनी व्यवस्थित ते फॉर्म चेक करून मगच त्यांना लाडक्या बहिणीला आता आता बायका चिडतात. म्हणतात की तुम्ही आधी तसं म्हणला ना आता असं म्हणताय तसं नाहीय.
हा हा
हम्म हम्म त्यानी आधीच ते
हे नियम त्यांनी ठेवायला पाहिजे होते.